हॅलो. हॅलो.
आला आवाज? हॅलो हा नमस्ते.
कशा आहेत तुम्ही?
हा हा मजेत हे
हो
हा
आज आपण वनस्पती विषयी बोलणार होत ताई.
हो हो य
आयुर्वेदिक औषधी हम्
हो चालेल
आपले आयुर्वेदिक आयुर्वेदिक अं आयुर्वेदिक औषधी आपल्या झाडां पासून बनलेल्या असतात. पुदिना अस असो या नीमचा पत्ता असो
हो
ए एलेवेरा पासून बी एटेक्स वगैरे राहायला. त्याला बी ज्यूस दिलं, तरी चालता एलोवेराचं. परत आपला कडूनींबाचा पत्ता असतो. टायफाईड, मलेरिया झालं त्याच्यासाठी बी चालतो तो.
हो
असे अनेक औषधी अनेक औषधी बनलेले असतात आपल्या आयुर्वेदिक जड्या बु टी पासून, पहिले काळ अं पहिले काळामध्ये, जेव्हा पहिलीचे लोकं होते तेव्हा एवढे औषधी आपल्या जडीबुटी पासून आपण बन बनवायचे त्याच्यावरच आपला खोकला ताप, सर्दी याच्याने आपण चाल्लं जायचं बॉ.
हो हो
आणि रिठ्ठा, केसांना लावायचा बी रिठ्ठा लावायचे लोक हो, शिकाकाई लावायचे केस धुवायचे तर, ही जडीबुटी पासूनच धुवायचे आपले केसं, आता तर एलेवे हं, एलेवेराचा शाम्पू पण एलेवेरचा शॅम्पू पण अ निघालेला आहे आता. ती बी आयुर्वेदिकच ये आपली जडीबुटी सारखी. हम्म आणि ते जखमासाठी बी जखम जर आपल्या राहिली तर आपण निंबाचं
हो
पालाचा निंबाची सालची रस अं ते बारीक करून आपण लावू बी श तुझं पायाची जखम राहिली
हो जखमेसाठी अजून ते दगडीपाला माहित आहे का तुम्हाले? ते पण वापरतात. आयुर्वेदिक मधे हो.
आणि पिवळं फुल येतं बघा ते आयुर्वेदिक शेतामध्ये, ते थायरॉइड साठी बी ते गु गुणकारीक आहे ते, हा थायरॉइटला बी गुणकारीक आहे ते
हा
आणि आपला हा दुर्वा येतो गणपतीचा दुर्वा वाहतो आपण, तो पण सर्दीसाठी बी अं अति उपयोगाचा आहे बो वा तो.
हा त्याचा रस घ्यायचा का?
हम्म
हा हा हा
चहा मध्ये टाकायला बी आपण गवती ति चहात जर टाकली तर एकदम स्वाद म्हणजे तिचा वाढूनच जातो.
हो हो हो हो खूप आहे छान ते. थंडीच्या दिवसात तर गवती चहा आवर्जून हा
आपलं हे परत आपण बासुंदीमध्ये टाकतो ना ते,
हा विलायची.
हं जायफळ ते बी छान लागतं चहा मध्ये टाक ल बासुंदी मध्ये तर अती एकदम भारी लागत ते. त. हो हो टेस्ट बदलून जाते. म्हणजे असं हे वनस्पती एकदम. जडीबुटी सगळे आपल्या याच्यात भारतातच बनलेले आहेत बुआ.
हो हो होय आहेत.
आता. अ रामाच्या वेळेस मी युद्ध करायच्या वेळेस लक्षुमनाला.
हा.
अं रावणाने मागे बाण मारलेला होता बघा लक्षुमनाला. तेव्हा संजीवनी आणायला हनुमानला पाठवलं.
हा.
तर संजीवनी आणायला सम सात समुद्राच्या किनाऱ्याला संजीवनी घ्यायला जा. हनुमान गेले तेव्हा ते संजीवनी किंवा आपण. ते कोण ते तो बी विचार करू लागला की संजीवनी जडीबुटी पासून आपल्याला काय फायदा होईल बुआ.
होय होय.
हनुमान बी त्यावेेळेस आ आपल्या वेळेस चांगले होते बुआ की हनुमानने ती जडीबुटी आणली ती सुद्धा आपल्या. आयुर्वेदिक औषधी ती बी कामातचं येत. ते असत तिथून जडीबुटी आणलेली.
हा. आयुर्वेदिकचा कसं हम्म हम्म बोला बोला.
बोला ना.
आयुर्वेदिकचा औषधीचा कसा गुण थोडा हे ल म्हणजे इफेक्ट थोडा उशीरा होत. तो, पण असं मुळापासून तो आ आपला आजार निघून जातो..
मुळापासून नष्ट होत.
हा आता आपली साधी आपल्या आ दारातली तुळसच घ्या कि.
हो.
सर्दी, खोकला, परत ताप आला जास्तीचा. तर ते कमी करण्यासाठी गुणकारी आहे ना. आणि दररोज जर तुळशीची पानं दिली लहान मुलांना खाण्यासाठी. किंवा आपण पण खाल्ली तर त्याच्यामुळ आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते ना. असा तुळशीचा उपयोग आहे. हा..
तुळशी ही दोन तीन तरी लावायलाचं पाहिजेल घरात.
हो हो.
जसं तुळशी राहिली, पुदिनाचा पत्ता राहिला. या चहा पावडर राहिली हे मागे बघा करोना होता
हो.
ऑक्सिजनची गरज होती आपल्याला ऑक्सिजन मिळत. नव्हता सिलेंडर लावून देखील.
हो ना नव्हताच की मिळत.
ती मध्ये ऑक्सिजन आहे.
जास्त हं म्हणून तर ते दारात लावली जाते ना आपल्या अंगणात.
हा तर आपण तुळशी जवळ जातो सका काही उठल्या उठल्या आंगोळ झाली का, लगत चला बा तुळशीला पाणी घालायचं पहिला बा य त. करायचे असते प्रदक्षिणा द्यायची पाणी घालायचं. हा आता पण करतातच, पण तुडशीजवळ गेल्या का आपल्याला ऑक्सिजन मिळतो.
हो हवा शुद्ध राहते तिथली.
आणि दोन तीन जर राहिल्या तर एकदम चांगलं म्हणजे ऑक्सिजन जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला मिळत. तो ऑक्सिजन घ्यायला आपण पैसे देऊन बी आपल्याला ए एवढं ऑक्सिजन नाही.
नाही मिेळत हो हो बरोबर हाय ताई तुमचं.
हो. आणि आयुर्वेदिक आपला पु पुदिण्याचा पत्ता आपण हे खाण्याच्या पदार्थामध्ये बी वापरू शकतो. जसं पानपुरी हा चिंचेचं पाणी ते गोड पाणी, आंबट पाणी.
हो हो. हो आणि आले म म्हणजे, कसं आलेमध्ये पचन क्रिया सुधारण्याची शक्ती असते, ना आणि असं हम्म! मळमळ वगैरे रे होत आसेल तर आल्याचा तुकडा तोंडात टाकतात. सर्दी झाली त तर आल्याचा चहा करून पितात म्हणजे, आलं आराम देत ना सर्दीमध्ये.
हो हो हा आणि आपली ही हळद. पण चांगली असते, आयुर्वेदिक हम्म! हळद आणि गुळ आणि आद्रक टाकून बी कधी दूध पिलंतं आपल्याला इतकं म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिन येऊन जातयं बगा तेव्हा असं विटनेस पणा चांगला येतेय. शक्ती अशी थोडी
बर बरं वाटतं आणि हळदीचा अजून एक उपयोग आहे. की जखम झाली, ते नाही का म्हणतात. बघा की आंबे हळदे चा लेप करायचा अ ते भरून काढते आणि सूज पण कमी करायला, मदत होते ना.
हो आं आंबे हळद पतोबदरंगीलेप.
हो हो आंबे हळदी हळदीपासून हा आणि आजकाल तर हम्म हम्म!
हच्यावरती गुण हायात पण थोडा उशिरा लागतो.
हा, हो त्याला तर आयुर्वेदिक म्हणतात ना.
हम्म!
आता हे कसं गोळी खाल्ली पेन किलर वगैरे, लगेच राहतं पण ते असं दब दबून जातं ते मुळापासून नष्ट होत नाही, ना रोग आस सर्दी कुठली पण कुठला, पण आजार म्हणा मुळापासून नष्ट होत नाहीत पण तोपर्यंत असा दबून राहतो. आणि अजून नंतर थोड्या दिवसांनी तो उपाडून येतो. असं होत. आणि हे आयुर्वेदिक न कसं अ थोडं अजून जास्त त्रास वाढल्यासारखा होतो, पण ते मुळापासून नष्ट होतो, तो आजार. हम्म हम्म! आता जास्तं.
खोकला असलं तर दालचिनी वगैरे वेलदोडे, गुळ
आता ते बी पी शुगर बी पी शुगर मध्ये पण ते सदाफुलीचे पान मी बघितलं बघा बरेच जण घेतात. पांढऱ्या सदाफुलीचा अ हे पा हे घेता. काढा करून घेतात. पानाचा फुलाचा ते हो हो. ते नव्हतं मी ऐकलं. पण अशामध्ये आता बरेच जण घेतात, ते सदाफुली जास्त गुणकारी आहे म्हणून.
असं नाही आम्ही, याचा काढा घ्यायचो, जर सर्दी खोकला राहायचो. मुलांना आम्हाला करुना होता, तेव्हा बघा त्या वळेस जास्त पिरयड मध्ये प्यायच. आम्ही ना काळा लंवग, जिर आणि. काळी मिरे.
हा हा दालचिनी दालचिनी हो हो हो. ते आपल्या ग्रुप व पण. फिरायचं ना ते ह्याचा, काढा घ्या ह रोगप्रतिकार शक्ती वाढते म्हणून.
हो हो काळा घ्यायचं.
काढा हो. त्याच्यामूळ तर सगळे कोरोनामध्ये बरेच जण आयुर्वदीचा खूप उपयोग झाला. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा. काळे वेगवेगळे ह हा हा हा हा हा.
आणि आपल्या केसांनाी एलोवेरा बी लावलं कोरफेड एलोवेरा सारखे. ते ते पण केसांना नवी चांगली गुणकारे क शॅम्पू असला. एरवे कोरफड बी कोरफडीचा घर बी लावला.
ते कोरफडीमध्ये मेथी दणे असं मुरवतात बघा थोडं मोड आणून ते. असं बारीक करून ते पण लावतात. असं डोक्यांना डोक्याला लावतात असं ते वाटून. कोंडा वगैरे कमी होतो, त्यांना म्हणून आणि केस वाढायला पण मदत. होते ते म्हणून.
हा.
हा.
बदाम बदमच तेल.
हो हो बदामाचं तेल पण वापरतात केसांना. हम्म खूप सारी माहिती मिळाली तुमच्याकडून आज नवीन.
हो हम्म हम्म तुमच्याकडून बी बोलून छान वाटलं ताई.
हो हो धन्यवाद धन्यवाद.